हां.
येतो का आवाज?
हो येतो येतोय आता मी लावलाय की तुम्ही लावलाय मला?
हो पण माझ्या याच्यात एररच येतो आहे.
हां म्हणजे मी अ मी लावलंय ना आता इकडून बरोबर वाट बघितली. कसय ना फोन म्हणून मी लावला इकडून.
हां काय करत होते?
हे हेचं मग अ गृपवर आले म्हटलं आता बघूया आणि मला हे विचारायचं होत की आता माझे दहा होतील कॉल अजून एक कॉल झाल्यावर म अजून येतात का? हे फोन फ्रेंड अजून कॉल करायला सांगतात का ते?
अ तीस जणांना करायच आहे ना कॉल.
तीस! बाबा.
हो ना हेच त होत नाही आहेे.
आठ झालेत माझ्या आताशी फक्त.
हम्म हम्म हम्म माझे तर चार झाले फक्त वेळ खूप जातो आहे ना.
वेळ जातोय आणि कनेक्ट होत नाहीयेत तो गोंधळ खूप होतो.
हो हो.
हम्म मला येऊन खूप दिवस झाले पण मीच जरा व्यस्त होते.
हम्म हम्म कशाचं काम करता तुम्ही?
हे फोन फ्रेन्ड चा आणि ट्रान्स्क्रिप्शन दोन्ही चालू आहे ना त्याच्यावर.
हो का?
काल पासू
हम्म हम्म ते कसं मिळालं मग तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शनचं?
अ इ येच्यातूनच. याच्या आधी पण पहिला फ्रेंडचा झाला माझा एक झाला त्यानंतर नंतर ट्रान्सस्क्रीप्शन मिळालं, मग आता परत फोन अ फ्रेंड मिळालं.
अच्छा.
ते कसं काम आहे मगं?
ते अ ट ऑडि ऑडिओ देतात ते तो ऐकायचा आणि तसं ते लिहायचं.
हो का?
हा त्यांनी वाक्य दिलेली असतात आपण ती वाक्य दुरुस्त करायची फक्त.
अच्छा अच्छा.
हा म्हणजे ते तेवढे काल मी सोलापूरला गेलो होतो, काल मी ओ ओ ओ असं काहीतरी येतं आणि टूरला गेलो होतो म्हणून ते जे ऐकू नाही आलं ना आपल्याला तिथं ते अन अ ते काय म्हणतात ते दोन शब्द दिलेले त्यांनी तो टाकायचा तिथे.
अस असच हम् ह
हा म्हणजे सुधारून ल घहायचं एवढंच
हा हा तर हो का ते सोपं आहे ना हम् च् मग त्याचा वेगळा फॉर्म भरला होता का
नाही नाही मी येतून चालू फ्रेंड आणि ट्रान्क्रिप्शन नाही नाही दोड होते पॉ हा दोन दोन दिलेले रोप त्यांांनी
दोन दिले होते का अच्छा अच्छा हम्म हे मला खूप म्हणजे हे वाटत आहे
हो हे आणि त्यांनी आता सोमवारपर्यंत सांगितलेय ना
आम
सोमवारपर्यंत सगळं करायला सांगितलं पूर्ण तर कसं होणार एवढ्या दोन दिवसात एवढे कॉल
हो ना माझे तर चारच झाले फक्त लागत पण नाहीे ना माझ्या येरात च येरारच येत आहे
म्हणून मी आता बाहेर आले दरवाजच्या बाहेर येऊन लावलं तुम्हाला
हो काय नाही माझे इथे भरपूर रेंज वगैरे चांगलेच माझ्या इथली कधीच प्रॉब्लेम येत नाही सहसा
हम्म हम हे कसं आता साधा कोणची गोष्टी वेगळी हे ऍप वर लावां लागतोय ना त्याच्यामुळे काहीतरी मज होता आणि यापूर सगळ्यांचेच फोन जात आहेत ना त्याच्यामुळे त्यांच्याकडेच तो गडबड असणार आहे
हो बरोबर आहे त्यांच पण सर्वर डाउन डाऊन होतो ना एकादम आणि सगळेच्या सगळे आणि हीच वेळी राहते बहुतेक स्त्रियांना मोकळा वेळ हाच राहतो ना
पण त्यांच्यामुळे आपल्याला अडचण आली तर तो आपल्याला अस आहे ना असं पण होत ना
हो ते तर आहेच ते थोडी म्हणणार की
मुर ते काऊ देणार बाकी तुम्हाला काय आवडतं
बाकी मला सगळंच आवडतं काय पण असं काही नाही आहे चॉईस वगैरे फिरायला आवडत फोटो काढायला आवडतात झाड आवडतात पाऊस पाऊस आवडत तो इंद्रधनुष्य बघायला खूप आवडतं शोधत असते मी फुलपाखर आवडतात ह निसर्ग आवडतो विशेष करून हा प पक्षी फुलं हा पक्षी दिसला की तो काय म्हणतो माहि का बुलबुल बुलबुल जेव्हा बत ना त थक यू म्हणत त माहितीय का तुम्हाला
हो
थँक्यू
त्या आम्ही स्वः भुलबुल पाळलेला थँक यू म्हणतो हो तेी सगळी माहिती त्या मुलांना मला सांगित
हा तर मी यांना सांगित नंतर हे म्हण हे म्हण माझे मिस्टर म्हणजे आश्र्यचकितच झाले तुला काही पण ऐकायला येतं म्हणतात पण खरंच म्हणतो तो थँक यू थँंक यू म्हणतो अक्षरशहा थँक यू म्हणतो हंआ
नी मी माझ्याकडे खार ताई पण होती म्हणजे ती ना अशी वरून पडली ती अस म भिंतीला हे ते असं विटेचं एक छिद्र असते पहा
हा हे करायचं असलं प्लास्टर करायचं असल की एक छिद्र असते त्याच्यामध्ये खारुताईनी एक पिल्लू दिलं. ते वरून पडले तर इतक्या वरून पडलं ते खाली गिट्टी होती. तर त्या गिट्टीवर पडलं मग ते अगदी लुळं पांगळ होऊन गेलं ना तर मी ते उचलून घरात आणलं हम्म आणि त्याला मस्त टोपलीत ठेवलं. बरे मग ती छोटीशी एक इंजेक्शनची अशी एक बारीक तोंडाची सिरी इंजेक्शन नव्हतं ते बॉटल होती एक त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकून त्याला मी पाजत होती मस्त. ते आठ दिवस राहिल माझ्याकडे अम आठ दिवसांनी मग ते काय माहिती त्याला श ती लागली आणि गेलं ते.
हा हा हा.
खूप दुःख म्हणजे आपण एकदम आठ दिवस एवढं त्यांला हे केलं
हो ना होता तुमचे आठ दिवस आणि आठ महिने सगळं का के केस ओढायचा माझ्या खांद्यावर बसून भांडी घासू द्यायचा नाही बांगड्या जोडव्यांना टोच मारायचा, पैजण ला टोच मारायचा माझ्या
हो का कोण होत? खारुताईच होती का? अ बुलबुल होता. हो का माणसाळतो का बुलबुल?
हो माणसाळतो ना. त्याला कळतच नव्हते ना ते एक बुलबुल आहे म्हणून
हा हा.
अक्चुली एक पिल्ला सारखा होता तेव्हा त्याला मग मी हा ह्याच ज्वारीचं पीठ भिजवून पहिल्यांदी खाऊ घातल
हा हा.
तर तो वडापाव पासुन चहा कॉफी सगळं ख खायला प्यायला लागला सगळ्या घरात फिरायचा
हो का. अरे वा किती छान हं हं.
हा तो दोनदा तीनदा खिडकीतून बाहेर गेला परत आला बिल्डिंगला वेढा मारून बरोबर घर शोधलं आणि तोरण हुन बसायचा दरवाज्यातल्या तोरणा आणि चो त आसच गेला आता आम्ही खूप हाका मारल्या त्याला शिटी मारलेली कळायची ना
हा.
निन्या निन्या म्हणायची मी तर त्याला समजायचं ते पण तो चा चार दिवस आम्ही अख्या कॉलनीत आजूबाजूला सगळ्यांना विचारलं सगळीकडे शिट्या मारत फिरलो मी माझा मुलगा
हा.
नाही सापडला मग तो
नाही का हम्म आणि किती दुःख होते आपल्याला काय त्यांना काय मग
पण एवढं मात्र जाणवलं की तो जाईल तिकडे तो उपाशी नाही राहणार काय पण खायला शिक ला होता तो. त्याचे व्हिडिओ आहेत बघ माझे फेसबुकला आहेत त्याचे दोन व्हिडिओ. बाकी सगळे फोनला फोन मध्ये होते तो फोन बिघडला तो सगळे व्हिडिओ त्याच्यात
हा माझं पण तसच झालं ते खारुताईचे फोटो होते माझ्याकडे पण पण ते फोन बिघडला आणि मग आहे काही फोटो आहेत. कय गले हम्म
पाठव पाठव मला
हो पाठवे ना.
तेिथे फेसबुकला टाकले ते दोन व्हिडिओ त्याचे म्हणून ते तिथे टिकले फेसबुकला तरी. खूप म्हणजे अक्षरशः आणि झोपताना अ माझ्या मिस्टरांच्या खांद्यावर जाऊन झोपायचा रात्रीचा. माने मध्ये घुसून बसायला बघायचा. राहो. त्याला मी पिंज्या टाकायच त. इतका राग यायचं. असा रागा रगाने झोके घ्यायचा. जोर जोर आणि परत झोपायच म्हला
नाही प पक्ष्यांना पण कळतं बरं मुक्या प्राण्यांना पक्ष्यांना कळत तर हम्.
आणि एकदा खिडकीतून एक मोठा बुलबुला आला आणि त्याला आवाज देतोय हा त्याच्याकडे बघायला पण तयार नाही.
हाव काय हा त्याला ओळखच नव्हती ना.
ओळखच नाही आहे.
हम्म,
नंतर मग चिमण्या दिसायलागले त्यांच्या पाठी दयला. असं तीन वेळा गेला आलान. करत हो गेला तर गेलाच जा. हे हेच मांजराच्या बाबतीत हा मिळा मिळाला असता त्याला जोडीदार पण.
हा हा.
हेच मांजराच्या बाबतीत पण असं झालं. माझ्या अडीच वर्ष होता आणि दोन तीनदा बाहेर. तो पण तीनदा जाऊन आला. परत घरी आला आणि पर गेला तो गेलाच सापडलाच नाही मग.
सापडलाच नाही आणि ते खायला प्यायला थोडं प्रेम मिळालं की पच तिकडे मग रमून जातात ना. मुकी जनावर. हा. आपल्यापेक्षा जीव लावणारे लोक असतात ना. आपण तर लाव तोच पण आपल्याही पेक्षा प्रेम करणारे असतात. आणि मग त्यांना जिथे जेवढं मिळतं तेवढं प्रेम मिळालं की आपोआप रमतात ते. प्राणी, पक्षी हम्म हम्म.
त्याचा तो इतका फेमस झाला होता माझ्या स्टेटसला. डब्बूशेट मुलूनकर नाव ठेवलं होतं. सफद एकदम. आणि भयंकर बेकार होता तो. त्याला टच केलेला आवडायचा नाही कोणी. म्हणजे कोणी तेला पकडाल की तो त्याला नक्कीच चावला असत. नारे त्याना ते हातच नव्हंते लावले.
हम्म.
हे मला ख कधी कधी वाटतं. माणस नकोत. प्राणी, पक्षी, झाडं
हम्म. मग काय तर. आमच्याकडे गाय होती ना. आम्ही लहान होतो. जेव्हा आमच्याकडे गाय होती ना तर मी तिच्या पाठीवरती चादर टाकायची आणि आम्ही बहीण भावंड तिच्या पोटाखाली. खेळवांडी मांडायचो. तर ती हालायची पण नाही. हो उभिषिणी हालायची. हो मस्त आम्ही दोन दोन तीन तीन तास खेळायचो बसलो म्हणजे खेळ भांडी खेळायची म्हटल बसल्या बसल्याच आपण खेळतो ना छोटं छोट होतं आम्ही. तर ते मग ती हालायची पण नाही तीन तीन तास अगदी स्तब्ध उभी राहायची. हम्म आपण हो लेकरांची. आणि पशु पक्षी विसरत नाही माणूस तरी विसरून जाईल पशु पक्षी नाही विसरत प्रेम.
नाही ना आपण हेच कंटिन्यू करूया दहा पॉ चोवीस मिनटं झाली. चोवीस सेकंद झाले. तेच कंटिन्यू कूरा तुम्ही लावा मतेकडून तुम्ही करा तीकडून आता.
तुम्हाला करायला लागेल मी नाही करू शकणार पंचवीस मिनिटं जाऊू द्यावी लागतात. तुम्ही करा.
अ तुमच्या राहिल्या ना आता मी माझ्या झाला लावून तुम्हाला. तर तुम्ही करा ना म्हणजे दोघींना पण होऊन जाईल ना. असं म्हणता येईल. हा ह. ओके हां हां